हॅलो, हा झोपलीस?
हॅलो.
झोपलेलीस?
नाही नाही, बोल. अरे मम्मी आम पापड, आम्ही पापड करत होतो ना
हा हा.
तर तो पंख्यावरती, सुकला ना पापड. तर निखाऱ्यावरती भाजला, छान लागते पापड भाजून पण.
होय ना? हम्म, मला पण रेसिपी सांग.
मम्मीला विचारते आणि मग सांगते तुला रेसिपी.
हम्म, चालेल. मी पण ट्राय करेन ना.
आता घरात बसली तर, नवीन नवीन सगळे पदार्थ बनवत आहे. परवा अशीच रील्सला आली, ओये दह्यातलं वांग. इथे वर बनवलं. कोणाला पुरलंच नाही. मम्मी म्हटली दोनचं वांग्यांचं कर, झालं चांगलं कर बघ. पहिल्यांदाच करतेस. इथे के केलं, छान झालं. पण कोणाला पुरलंच नाही. पण ताईकडे गेल ते राहिला जा, तिच्या इथं बनवलं ते त्यांच्या इथं दही कमी पडलं मला. पण छान झाली ती पण, सगळ्यांना आवडली.
आ?
हो वांग लहान मुलं खात नाहीत, पण असं खाऊ शकतात आंबटगोड आंबटगोड. तिकडचं लागतं ना. हम्म, काय वाटत अन तुला पाठवते मी.
कसं केलंत पण दह्यातलं वांग?
म्हणजे बघ, पहिले वांगे अशी गोल चिरून घेतले.
हा.
आणि त्या आणि त्यांना जरासे धुतले आणि हळद तिखट, मीठ आणि कलरचं तिखट असेल ना
हम्म.
तरी ते मस्तच होवून जाईन. का हळद, तिखट, मीठ मसाला आणि त्याच्यातं तेल. ते जरासं असं नाही का असं भिजवतो तेलातचं. थोडसं तेल टाकून, ते तो मसाला मच्छीला लाव ह्याला काय त्याला बोलतात? याला कशाला, वांग्याला लावून घ्यायचा. आणी आपण मच्छी कशी फ्राय करतो, तशी तव्यावरती तो फ्राय करायचा आधी.
हा, हा.
नंतर कडीपत्ता, जिरं मोहरी, बारीक चिरलेली मिरची परत आपल्याकडं ते हे जी मिरची असेल, अ ती असते नाय का?
अ आपण त्यावरती कलर येण्यासाठी ती वापरतो बघ कलर येण्यासाठी, बेडगी मिरची. हूं हूं. ति ज असेल एक दोन, तर त्या टाकायच्या.
हं.
थोडंसं परतायचं ते फक्त. जिरं मोहरी कडीपत्ता वगैरे टाकायचा.
हं.
आन त्याच्यात, त्याच्या ते आपण फ्राय केलेले हे असतील ना वांगी,
हं.
ती टाकून घ्यायचीत आणि तीतं दोन मिनिटं अशी परतायचीत, वांगी त्याच्यामध्ये. आणि दही घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ थोडसं ते जरासं आपण मिक्स करायचं पूर्ण आन ते त्याच्यामदी ओ तायचं. ते आपण जे मच हे केलंय ना वांगी केलेत ना त्याच्यातंच. आणि त्याच्यावरती कसुरी मेथी, कोथिंबीर वगैरे टाकून दो थोडं दोन तीन मिनिटं जरासं शिजवा शिजवून घ्यायचं, जसं ते जाड होईपर्यंत. आणि मग खायचं मस्त. एक भाकरीसोबत आणि चपातीसोबत एक नंबर लागतं. लहान मुलं जर वांगं, जी वांगं खात नसतील ना, ती ही वांगं खातील.
अं म भारी आहे रे, बघाय पाहिजे. मी पण बघते ट्राय करून. मस्तंय, वांग्याची रेसिपी. म पहिलं का नाही सांगितलंस? मग मी, आज आमच्याकडे भाजीवाला आलेला ना, घेतली असती. सर्वांगी
काय बोलतेस.
ऊं.
घे नंतर. नंतर आला का घे परत आणि बनवं. मस्त, एक नंबर लागतंय. हा काय, तुम्ही भाजी वगैरे लावत नाय?
आमच्याकडे कुठे माकडं ठेवत नाय.
हो काय?
माकडं वाट लावतात. केलाय.
मग कधी? खुरपणारेत कधी?
आता खुरपायचं नाही पाऊसंय पाऊस. आता पाऊस काय करतोय, त्याज्यावरती. आमच्याकडे पाऊस पडलाय, आमच्याकडं पडला.
आमच्याकडंय शिताडला शिताडला पण गेला लगी.
नाय नाय, आमच्याकडे पडला. असा अंग भिजेचा पडला.
काय बोलते?
आ हं.
आमच्या जास्त नाही पडला, थोडासाच. पडला म्हणजे शितडला होता दोन -दोन थेबं मग गेला लगेच, उद्या बहुतेक पडन का काय जोरात आमच्याकडे सप्ताह आहे ना, म्हणुन आमच्या देवान पाठवला पाऊस.
नाही ये आणि म्हणजे इथेपर्यंत आहे पाऊस.
काय बोलतेस
हा, हनुमान जयंती पर्यंत पाऊस सांगितलाय.
काय म आता तुमच्या भुइमुगाचं काय व्हायचं?
मग काय प्रॉब्लेम नाय, मग शेवटचं पाणी घ्यायचच नाय, हेच पाणी सुक सुकल्यानंतर डायरेक्ट हे करायचं ओतायच.
किती पाणी द्यायला लागतात भुईमुंगाला?
हम्म, तर सहा-सात, सात
सात
पंधरा दिव दिवसांनी एक पाणी. नाही नाही, आता पेरणी आता ना पंधरा एक दिवसानी एक पाणी द्यायच त्यानंतर मग, मग परत ते झालं की परत पंधरा-वीस दिवसानी पाणी द्यायचं, अस आपल्या भुईमुंगाच ते बियाण साडे तीन-चार महिन्याच असत.
त्यानुसार पंधरा-पंधरा दिवसांनी द्यायच, काही हे पाणी घेतलं ना की मग, म उपटायच.
तुम्ही तेलबिल काढत असाल ना?
बर आहे आपल आणि तेलाची आता एक पी हे किती महागड डबे घ्यायची सोय नाही, हो तुमचा फायदा आहे, विकता काय तुम्ही तेल?
बघू जेवढं, निघेल त्याच्यावरती ये?
होय, ते तर
हम्म. जास्त झाले तर विकू?
मी मदतीला आल्यावर, मला अर्धी मला आर्ध द्यायचं.
झालं तर म देऊ तुम्हाला.
हम्म, मदतीला येईन ना मी, मी काय घरीच असते.
हा. हो चालेल, हम्म हम्म, ठेऊ शेवटी द्या, शेवटी पाहिजेच ना शेवटी तेल म्हणजे त्याना म्हणजे रोजच झाला ना.
ते तर झालंच.
गरमी एवढी वाढली ना, घरामध्ये उभं राहवत
आणि त्यात की न पत्र्याची घरं असल्यावर वैताग आणि अस तर पत्र्याच घरं असल्यावर पंखा जरी लावला तरी गरम वाफ मारते, झोपायचे वांदे येत दुपारची झोपतच नाही.
मम्मी, आ हा खाऊ आमच्याकडे पत्र्याच घर ना ना नाही, कौलाच घर असून सुद्धा तेवढा, ऊन ये ना, ऊन नको झालय नको.
तुमच्या साइडला ऊन भरपूर आहे खरंच.
खुप ऊन ये - वैतागले-
आमच्या इथं बंर तरी ये-
अकरा-बारा वाजता नुसता असं घाबरल्यासारखं होतं बीपी फील होतो.
हो ना- दहा नंतर जे ऊन लागायला सुरुवात होते ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत- बाहेर पोडुसं वाटत नाही उन्हाचं.
हॅलो? अ सकाळी आंब्याना पाणी घालाय गेले दहा वाजता असं तोंड भाजत होतं ना शप्पथ. कसलं ऊन लागत.
ते पिणार नई, सकाळी नऊच ऊन सुरू होत.
हो. आणि ही काय-काय लोकं उन्हात येवढी कामं करतात त्यांना बरं काय होत नाही बाई-
खतरनाक बापरे.
त्यानीच ते ऊन सोसव.
काय म्हणता खरंच. आपल्या- आपल्यासारख्याच नाही घास.
हो.
खतरनाक कामे खतरनाक.
खतरनाक तर काय? आपण बाहेर पहा दहा वाजल्यानंतर पण बाहेर उभी राहू शकत नाही. आधी दिवसभर उन्हात कामं करतात.
हो. मग, त्यांची त्यांना माहिती बाबा.
हो कशी करत असतील काय माहिती.
मग तेच, कसे करतात बाई त्यांच त्यांना माहिती ह्या गरमीचं. आणि या उन्हाचं, बाप रे.
न पण. त्यांचं खाणं काय आपल्यासारखं नसतं बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी.
नाही आमच्याकडे पण उन्हाचे दुपारचे कामं करतात.
हो काय
मग, त्यांच्याकडे तेवढं ऊन नाही लागत वरती. अ वरच्या साईडला ना ऊन नाही एवढं लागत. खाली आपल्या कसं, कोकण साईटला ऊन भरपूरे.
हम्म.
हम्म त्याच्यामुळे, तिकडं ऊन नाही चालत. त्यामुळे ते लोकं दिवसभर काम करू शकतात.
कडं गारवा आहे आपल्याकडे नुसती इकडं गरमी.
गर्मीच्या हेच्यामध्ये करत रा
आणि लायटी जर गेल्या ना दुपारच्या तर काय बसू शकतच नाही दोन मिनिट. त्यो तर नाही बसू शकत का?
दुपारच्या काय, आत्ता जरी लाईट गेली तरी झोपू नाही शकत.
हो.
एवडी बेकार खंडीशन
मी एखादी सुती ओढणी विडण्याची ओली करते टॉवेल बी ओला करतो, अंगवर घेतो, गार वाटतं लाईट गेल्यावर.
काय एवढं हे करायचं त्याच काय? उष्णता अजून भडकते.
हो नाही, जास्त नाही, आपली ओलसर अशी आपल्या अंगावर घेतो.
उष्णता भडकते.
हो काय?
हम्म, अंगावर जास्त फळ जास्त उन्हाळे येतात.
हा ना.
हम्म, जेऊ थंड पाणी कोमट पाणी करायची.
हम्म.
जेवढं हे करणार ना, आता जर जेवढं थंड पाणी घेणार ना वरती तेवढी उष्णता अजून भडकते, अजून अजून येते म्हणजे अजून गरम होत.
हम्म, मी गरम पाण्याने अंघोळ करतो मरुदे, काय होईन ते होईन, काय होईन ते गरमी होऊ दे, पण गरम पाणी मुले आले कोणी सण करायची.
नाही विचित्रपणे बापरे बापरे, मला तर ते उबाळू येतात. उबाळू सारख्या फळ येतात, कात म्हणजे धड उबाळू पण नाही आणि धड घामोळे पण नाही.
बई.
मग पूर्ण अंगावरती मग वैताग येतो, लाल लाल लाल लाल लाल.
आणि खास सुटली तर, काही तोप निघत नाही बाबा.
नाही खाज नाही सुटत, फक्त त्या अंगावरती उष्णता येती. विचित्र वाटतात पण नाही खाज नाही सुटत.
मला खाज मारण्याची सुटती. ते दिसायला कस तरी वाट त चार चौघात गेल की, हे असं एवढे एवढं फोड.
हा फक्त ते मग समोरचा माणूस कस म्हणतो, शी ईला काय झाले? असं वाटतं.
समोरचा विचार करताना असा वेगळाच विचार करतो ना.
हम्म, एक, दोन मिनिटात कॉल